हॅलो
आवाज येतय का मॅडम
हो येतोय काय मी हरभरे खाते
अरबर
हम्म बसली ग टाइमपास घरभरे खाऊन घ्याली तू
असच
आवाज येतय का माझा हॅलो सुनीता तुझा आवाज देत नाही मला
हा नाही बसां आवाज येतोय का मॅडम
मॅडम आवाज ऐकू येतय का
हो येतोय आला आता
हो हा आला येत यावाज काय करत काय
काय ग बसले हरभरं खाज होती
हा विजिट किती दिवसाची आहे आपली हा
आज तो तीन चार तीन चार दिवस तो मलगावच केला होत आम्ही उद्या मुुलांने करणार आहे ते उद्या हा उद्या मल बुलाने बुलाने दोन दिवस लागेल आणि मग आपल्याकडे चासय नाही येतील हा
सशैलीला म्हणजे सोमवार मंगळवार असं राहणार
हो असंच राहील हो असंच राहील कारण दोन दिवस मुुलाने लाग लागून जातील
हा
शनिवार रविवार आणि मग सोमवार मंगळवारी असं आपल्याकडे येतील
हा
हम्म
बै ग आणि सर तर सांगत होते आठ दिवसाची विजिट राहणार आहे सॅड
पण त्यांच त जे करायचंलं नाहीये मलगावला म किती दिवस लागून गेले त्यांनी जर लवकर लवकर केलं तर होऊ शकेल नाही झालं तर ते थांबून जाते काय माहिती काय प्लॅन आहे हम्म
हा ते म्हणजे त्यांचं ते मध्ये राहिलेलं होत ते पूर्ण करायला लावलं का त्यांना
कोणाला
ते आपलं हे केडुवेल मधलं
खडवेल मधलं ह जे बाकी आहे त्यांना
आणि ते माझं झालेलं आहे पूर्ण त्या दिवशी दोन नाव काढून दिले होते पण ते पण दाखवत नाही
नाही दाखवत का
हा त्या दिवशी मळाळा माणस सोबतच बस हो दिले होते मॅडमांना सांगितलं पण
हा ठीक आहे मग जाऊ दे काय नाही बाकी काय चालू आहे.
काही नाही दोन तीन दिवस आरोग्य तपासणी होती माताना माहिती देतात. घरोघरी जाऊन वही विजिट क्लास सर येणार तर तुम्हाला जे जे साहित्य दिलेले आहे ते सांगायचं. नाही तर तुम्ही नंतर सांगून देतात आम्हाला दिलं नाही काय नाही घेऊन घेतात. तरी पण सांगून देतात तुम्ही असं त्यांना सांगित
नाही मला मला किती. हो ना मालगावला फिरते डायरेक्ट तोंडावर नाहीत सांगायचे. त्यांना दिलं असून त्याच नाव सगळं असून त्याने शेतात लावलेलं. लावून खाल्ल तरी पण डायरेकट सांगत नाही आ आम्हाला दिलं नाही. माले बेकार कठीण लोक आहेत डायरेक्ट
तसच मला पण एक महिला निकाल हो तर देऊन दि हा तसच ना मला पण एक महिलाने सांगितलं तुनी दिलेले आहे तरी आम्ही त्यांच्या म्हणजे त्यांना नाही दिलं त्यांना नाही दिलं असं सांगून देणार आम्ही जातो काय करशील अस सांगायचे ते मला मग मी त्यांना सांगितलं माझ्याकडे प्रूफ आहे ना बाई फोटो काढलेले आहे ना तुम जे ते दाखवणार ना मी असं सांगितलं तेव्हा शांत झाली होती ती बाई काल मला पण सांगायची एक बाई त्याच्यातली हा तस सांगायचं जा आम्ही म्हण मजाक मध्ये सांगत होती ती हा
हम्म
सांगून द्यालं असं त्यांना असं तर सांग ना बाई माझ्याकडे फोटो आहे प्रूफ आहे ना माझ्याकडे पण मी त्यांना दाखवेन ना,
हा तेच आपल्या त्यांची सही आहे आपल्याकडे आधार कार्ड आहे त्यांचे फोटो आहे सगळे आपल्याकडे म्हणून बघा त्यांना आज जे सर्वे करताय ना तीन चार वर्षी बावीस तेवीस मध्ये दिलेले त्यांचे सर्वे आता होते म्हणून ना आपलं जे काम करतो ना आपण ते त्यांचे फोटो आणि व्यवस् सगळ्या गोष्टी ठेवूनच ठेवायच्या कोणी कधी कोणी काय मागेल याची गॅरंटी नाही. कधी उठून काही मागायला लागतात.
हा ना तेच ना म्हणून मी म्हणजे आपल्या ग्रुप वर येतात ना फोटो हे दुसऱ्यांचे फोटो पडले का ते सगळे डिलीट करते पण जे माझे पहिल्यापासून काम करत आहे ना मी ते फोटो आज पण डिलीट नाही केले मी एक दोन पण एक दोन असं माहिती सा राहूस दिले फोटो
हा नाही सगळे नाही करायचे डबल डबल असतील ते करून डिलीट करून घ्यायचे. पण सग्या क्टिव्हिटीचे फोटो ठेवायचे.
ह तस करते ना मी पण डबल डबल राहिले तरच डिलीट करते आणि एक दोन फोटो प्रूफ साठी ठेवते म्हणजे कधी पण आपले सर बघ आतामध्येध्ये माे मागितले मग ते
आवाज येत नाही व्यवस्थित आला आला बोल.
त्यांचे फोटो डिलिट करून देते पण माझे फोटो डिलीट नाही करत मी
हम्म असंच करायचं ठेवायचं सगळे फोटो
हा कधी पण मागायला लागतात.
हा. जांबूड खायला ये. हॅलो.
हे हे साहित्य पकडले. काय नाही ते प्रूफ होऊन जात आपल्याला पण सिद्ध करायला
हा बरोबर आहे.
असंच करायचं ना कुठे पण गेले काय पण दिले तर काढूनच घ्यायच.
हा सगळा सगळा प्रफ हम्म सगळे. सगळे प्रूफ ठेवायचे पुरावा
नाही तर हा पुरा रायला तर ठीक आहे नाही तरर कस आहे जर ती व्यक्ती ते सांगणार पण मी हा दिलेलं नाही आहे तर आपण त्यांना जे आपल्याकडे फोटो आहे ते आपण दाखवू शकतो सांगू शकतो.
पाौना इथं डायरेक्ट तोंडावर लोक नाही भारतीय समर नाही म्हणतात आम्हाला कधी दिलं म्हणत.
हा हा.
ो त्या वेळेस तुम्हाला अस तेव्हा हा. तेव्हा का हो सांगत मग
हा तस मग असं करायला लागतात. म्हणजे कसं आहे आपण हे आता दोन तीन वर्ष ायला तया मल आणि ते आता विचारायला गेले तर मग ते कमू घेऊन जात.
सगळे जुने नाव होते बाई त्यांच्याकडे आणि बाकीचे ला लोक आम्हाला दि म्हणून आले त्यांच नाव नाही आणि जच जच नाव त्यांना दिलेलं नत सभग करता माशा झाला तिकडे
ह.
हम्म.
ते मग विजिट ला आले होते ते सर काही बोलले का?
नाही ते काहीच नाही बोलत ते काहीच नाही बोलत ते फक्त ल घ. रिपोर्ट करणार ते की असं असं झालं असं असं कामं केलं असे रिपोर्ट रिपोर्ट जा देणार मग ते मग त्यां रिपोर्ट चुकीच जातो मग असं.
हा. नाही तस तर मी सांगित लेलं आहे जे शिकलेले आहे आणि जे बोलण्यासारखे आहे त्यांच्याच घरी त्यांना घेऊन फिरणार
हो त्यांच्याच घरी नाही मि का?
हा आणि दुसऱ्याकडे घेऊन नाही जायचं ब
हा ज्यांच्याकडे आपलं चांगलं जमत नाही ना त्यांच्याकडे घेऊनच नाही जायचं.
हा ना खरंच नाही घेऊन जायचं.
नाही नाही तर ते उललाट ढ सांगून देतात.
तेच ना मग एवढं काम करून आता एवढं समज दोन एवढा वच काहीच काम असं नाही राहणार तेच
ह म जाऊ दे काय म्हणतेय बाकी
काही नाही त्या शनिवार आहे बघ ते किशोरवाई मुलींना घोडा करून मिीटिंग घेते त्यांची
होा मिीटिंग करून घके
ह
हम्
बाकी आहे माझी पण एक पी एल िटर घेऊन चाली गेली मानमळला
हा तेच काल मला म सून सांगले होते बेठली होती मून सले गालून
ह ह ते माले म सर आणि लगेच लगेच कॉल केला होता काय कर तुम्ही तर मला सांगितलं पण नाही नम्रता इथं आहे सांगत होते तर नाही मग सरांना सांगित लं नाही सर मी तर सांगितलं होत तुम्हाला मीटिंग मध्ये पण तुम् बाहेर चालले गेले हो ते नाश्ता घ्यायला तुम्ही न होते ना
हा ते नव्हते
हा ते न होते मग मॅडमनी सांगितलं होतं ती कुठंच नाही जाणार मान मुड्यालाच जाणार मॅडम सांगतो ति ती सोनली मॅडम तेव्हा सर सर न होते काय माहिती तिथं ऑफिसला
यला गेलं आपणच बोलत होतो
आपणचत म बाई तू तर मला सांगित नाही सांगत हो नाही तरर मी ऑफिसला पण सांगितलं होत पण तु्ही नव्हते त्या वेळेस ती मला भेटली होती बोलवत हो ती पण मी नाही गेल
सांत मस्त साडी घालून मॅडम मला ओळखलं काा असं म्हणत होती म्हणे म्हणला एक दिलक नाही तुला मी असं सांगितलं होतं म्हण मी
ह अ ती नाही घाबरत ती कोणालाच नाही
नयग आवतल् लई बेक्तारती
हा ना
हम्म बाकी काही जेवण वेगे झालं
नाही आता करणार जेवण
काय बोलणवलं
अ तूरची डाळ आणि मकाईची बाखर
हम् चांगलंच हम्म,
चालेल हं मॅडम हो हो.